हॅलो. हॅलो. हा माझी वॉइस क्लिअर आहे मला.
हा एक त. काय करत आहे.
काय नाही बसले होते म्हंटलं आपल्या सनावरांबद्दल डिस्कशन करूया जे आपल्या मगशी. ते अर्धवट डिस्कशन राहिलं होतं त्याच्याबद्दल बोलूया.
ते अर्धवट डिस्कशन. होय बरोबर दिवाळी तर सांगत होतीस.
हा तर दिवाळीच्या सणत मी सांगत होते की फराळाचं महत्त्व काय फराळ. आता बघ आपण एवढं. सगळ फराळ करतो आपल्या मित्रमैत्रिणीं घरी खायला बोलवतो ते फराळ. किंवा आपण आपल्या नातेवाईकांच्या घरी नेऊन तो फराळ देतो त्या फराळच. एवढं महत्त्व का आणि तो दिवाळीच्या सणामध्येच का बनतो तर. तुला राम लक्ष्मण सीता हची कथा माहितीच असते.
होय बरोबर.
हा रामाचा तो त्या दिवाळीच्या ज्या दिवशी असते. त्याच दिवशी रामाचा वनवास संपला होता आणि तो तुझे राज्य. राज्यात परत आला होता.
हो बरोबर.
राज्य सांभाळलं होत म्हणून ते लोक म्हणजे लोक. तो दिवाळी हा सण साजरा करतात नवनवीन पदार्थ बनवतात. ते एकमेकांना वाटतात किंवा आपले नातेवाईकांमध्ये नेऊन देतात. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तो सण साजरा करतात आणि. राम जेव्हा वनवासातून परत आला होता तेव्हा. तिथल्या रा त्यांच्या राज्यामधल्या लोकांनी. असं ठरवलं होतं की त्या दिवशी ज्या दिवशी राम परत येतील त्या दिवशी. की आम्ही अ गावाचा कोणताही कोपरा असा नसेल. जिथं ती उजेड नसेल म्हणून त्या उजेड प्रकाश करण्यासाठी उजेड प्रकाश. करण्यासाठी त्या लोकांनी काय केलं जागजागी दिवे. पाण्याचे दिवे म्हण किंवा तेलाचे दिवे म्हण तुपाचे दिवे म्हण. जागोजागी तुपाचे तेलाचे पाण्याचे दिवे हे लावले होते. का करण की राम. ते राम रामाला ते लोक देव समजायचे आणि तो तसाच होता. आणि आपण पण किती साऱ्या कथा ऐकल्यात. रामकथा ऐकली आहे भगवत गीता ऐकली आहे.
तेन मरतील.
रामायण महाभारत ऐकली आहे. ह्या सगळ्या गोष्टी हे आपल्या म्हणजे आपल्या पूर्वजनात. किंवा पूर्व काळात घडून गेलेल्या गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टी का असत्य गोष्टी नाही आहेत त्या सर्व सत्य गोष्टी आहेत सत. त्या घटनेवर आधारित गोष्टी आहेत त्या आता. तुला माहितीच असेल आपल्या अ महाभारत मध्ये. काय गोष्टी घडल्या. महाभारतामध्ये का का बर कौरवांची आणि पांडवांची भांडण झाली. त्यात पण एक मोठ. त्यांच्यामध्ये होणारऱ्या भांडणाची कारण म्हणजे पण एक स्त्रीच होती. तुला माहितीच असेल. द्रौपतीचं वस्त्रहरण झालं होतं म्हणून हा सगळा अ महाभारताचा प्रकार घडला आहे. बरोबर तुला माहितीच असेल. महाभारत हे कशामुळे झालं की द द्रौपतीला युधिष्ठिरन द्रौपतीला अं खेळाच्या बाजीत हारलं. पण त्याला त्याची त्याला हक्क नव्हता कारण की त्यांनी तिची परवानगी घेतली नाही कि बाई मी तुला या डावामध्ये लऊ का? त्यान तिच्या भा लहान भावांची सुद्धा परवानगी घेतली पण ते त्याचा मान का राखत होती कारण की तो सर्वात मोठा भाऊ होता. आणि तो सर्वात अ असं काय म्हणत दान, वीर सुद्धा होता आणि तो एवढा युक्ती मान होता किंवा एवढी त्याला बुद्धी होती कि जेवढी बुद्धी कुणाली नसेल खरं तो तो, सरपटाचा दाव हारला का? कारण कि तिथं शकुनी मामा होता आणि शकुनी मामाने जे कवडे त्याला दिल्या होत्या ते त्यांच्या वडिलांच्या राखेपासून किंवा वडिलांचे जे त्याचे वडिलांचे जे हाडं आहेत ना. जे जळून गेल्यानंतर उरतात.
बरोबर आहे.
त्या हाडांपासून बनवलेली कवडी होती ती आणि त्या कवडीचं एक वैशिष्ट्य असं होतं की ज जो आकडा शकुनी मामा बोलतील तोच आकडा ती कवडी दाखवणार. या असल छल करून त्यांनी तो सारापाटाचा डाव जिंकला आणि त्यात त्यांनी द्रौपतीला जिंकलं. द्रौपतीला दावर लावण्याचा हक्क हा कुणालाही नव्हता पण तरी त्याने एक विचारतात. आता तिला दावर लावला म्हणून हा सर्व महाभारताचा खट रचल्या गेला आणि त्यात पण
बरोबर.
जे जे ते जे जे लोक ते वस्त्रहरणला थांबू नाही शकले जसं की ब गुरुद्रोणाचार्य म्हण किंवा आपले भीष्म म्हण.
हां बरोबर.
ते लोक हे वस्त्र हरण किंवा चिरहरण जे झालं होतं द्रौपती. तेथे थांबू शकले नाही ते पण त्या सभेत बसले होते त्यांनी सर्व जो आपल पुत्र करतोय त्याला थांबवण्याचा प्रयत्न देखील नाही केला की बाबा तू जे हे करतो आहे. कारण की ती त्यांच्या राज्याची सुन होती महाराणी होती काही झालं तरी तिचा तो अधिकार होता किंवा तिचा तो दर्जा होता तिला ती अं. आपण जे आपल्या भाषेत म्हणतो रिस्पेक्ट तसा तिला तो दर्जा मिळाला. पाहिजे होता की हा तिला जर सारापाटाच्या डावा तुम्ही लावताय तर तिला तुम्ही विचारून लावायला पाहिजे होतं की हा बाबा तुझी परवानगी असेल तर मी फ तुझा डाव खेळतो तुझी परवानगी नसेल तर मी खेळणार नाही.
हां बरोबर.
तर त्या एक चुकीमुळे हा सगळा महाभारत नंतर घडला गेला. आणि त्यात मग शंभर कौरव सुद्धा मेले. पाच पांडव वाचले खर पाच पांडवांचे पाचीपुत्र वारले.
पाचही पुत्र वारले वारले बरोबर बरोबर हा.
पण ह्या सर्वात प्रा त्यांना प्राप्त काय झालं त्यांनी त्यांनी धड मुलांच सुख उपभोगू शकले नाही.
शकले नही बरोबर आहे.
परत अं त्याच्यानंतर जे त्यांचं साम्राज्य होत जे त्यांच्या नंतर ते मुलंच सांभाळणार होते तेच राहिले नाही तर त्या साम्राज्याचा उपयोग काय.
उपयोग काय?
ह्यामुळ बोलल जात की स्त्री हट किंवा स्त्रीचा अपमान हा कधीही करू नये. कारण की तो आपण जरी एकदा केला तरी तो आपल्याला फिरून असं म्हटलं जातं कि फिरून किंवा कुठल्याही जन्मात किंवा आपण ज्या युगात जिवालोय. किंवा कुठल्या युगात आहे त्या युगातच आपल्याला फेडावं लागतं.
फेडाव लागत फेडाव लागत बरोबर आहे.
म्हणून बोलतात की स्त्री सन्मान करावा.
करावा हम्म बरोबर!
तर रामायणमध्ये पण हेच सांगितलंय आता रामायणमध्ये पण बघितलं असशील तू सीताची अग्निपरीक्षा घेतली जाते. का घेत जाते कारण की एक कपडा कपडा धुणेवाला माणूस म्हणतो. कि ही वनात राहून आली तर आणि आता तुला माहित असेल. सीताचं हरण केलं होतं राव- रावणने.
हम!
त्या कपडे धुण्यावालयाने. की रामाला प्रश्न विचारला कि जव्हा हि म्हणजे सीता रावणाकडे होती तर रावणाने हिला स्पर्श केला नाही कशावरून?
कशावरून. हां.
हा मग ह्या कारणामुळे सीताची अग्निपरीक्षा घेतली गेली पण या सगळ्या प्रकरणात रामाला काय भेटलं?
काय भेटत? परत त्यांच्याकडे गेलीच नाही धरतीमध्ये आपली समाधी घेतलेले होय. ब बरोबर आहे!
आपण तुळशीला पुजतो तुळशीला का पुसतो त्याची मागती तुला हि स्टोरी सांगितली मी की. जव्हा सीताची अग्निपरीक्षा घेतली गेली ती अग्निपरीक्षा तिनें पार केली. आणि तिने स्वतःला सिद्ध केलं की ती अस्पृश्य नाही किंवा ती चुकीची नाही. किंवा तिन तीअ अ रावणाला स्पर्श करू दिला नव्हता. हे तिने त्या अग्नि परीक्षेतून सिद्ध केलं पण
हम्म!
तीचा भर सभेत एका कपडे धुणाऱ्या वाल्याकडून कपडे धुणाऱ्या वाचल्याकडं रामाने विश्वास ठेवला. त्यामुळे तिचा अपमान झाल्यामुळे तिने अशी प्रतिज्ञा घेतली. कि मी जरी अग्नि परीक्षा देऊन त्यात सफल झाली असेल तरी मला म्हणजे की राज्यसभा नको किंवा असे लोक नको ज्यांना स्त्रियांचा सन्मान नाही. ज्यांना स्त्रियांवर विश्वास नाही.
बरोबर आहे.
म्हणून तिनं आपली जी धरती आई आहे.
हो.
तिच्याच समाधी घेतली आणि म्हणून आपण दररोज म्हण किंवा दर सकाळी म्हण. किंवा कोणतेही रीतीरिवाज असेल कार्यक्रम असेल तर आपण पहिल्या तुळशी पूजा करतो. का कारण की तुळशीला जो सन्मान देतो आपण आणि तुळस म्हणे आपली सीताई.
सीता आहे बरोबर. हां बरोबर!
तर तुला माझे म्हणजे. हेच म्हणणं होतं की स्त्रियांना सुद्धा सन्मान द्यास. कुठल्याही क्षेत्रात. बघ किंवा कोणत्याही आपलं पूर्वज काळ काढून बस कशातही काढून बघ. स्त्रिया कोणत्याही ह्याच्यात. पाठीमाग आहे आता तू फॉर एक्झाम्पल तर घेतलीस. तर आता आपण एकदम जुन्या युगात गेलो तर तिथं आपल्याला आहे द्रौपदी आहे. परत सीता आहे. परत त्याच्यानंतर तर अजून त्याच्या पुढं आलीस तर आपल्या राणी लक्ष्मी बाई आहेत परत झाशीची राणी आहे. बरोबर याच परत तुला माहितीच असेल एक पिक्चर झाला आहे. ज्याच्यात कुठली आपली ती राणी मला आता तिचं नाव आठवत नाहीये खरं तिच्यावर एक किचचन आलंय ज्यात दाखवलं नाही आहे का कि ती म्हणजे तिच्या नवऱ्याच्या युद्ध मध्ये मृत्युमुखी पावतो आणि मग
ती वय सती सावित्री.
हा. नाही नाही सतती सावित्री नाही सतती सावित्री तिच्या नवऱ्याच प्राण घेऊन येते मी बोलते. तिचा नवरा मृत्युमुखी पाहतो आणि ती अग्नी मध्ये सर्व स्त्रियांसोबत आग्नीमध्ये दहन घेते.
हम् ते तर मी नाहीएक लं मला पण तेवढी तेवढी माहीत नाही आहे.
प्रणी आहे तर तू मला एवढा वेळ दिलास माझ्याबद्दल म्हणजे या्या गोष्टी ऐकून घेतल्या तर त्यासाठी थँक्यु.
ठीक आहे.